हॅलो हॅलो नमस्कार ताई
हॅलो
हॅलो
बोला ना
हॅलो हा नमस्कार म्हटलं ताई
नमस्कार
हा आपल्या निसर्ग आहे ना हा देवाण खूप सुंदर बनवलेला आहे आपल्याला.
होय.
निसर्ग मदे तीन ऋतू असतात.
हम् हम्.
पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा.
हम्म.
त्याच्यामधून पावसाळा हो. पावसाळ्यामधून तर पाऊस आपला आपल्याला मिळतोच पाऊस वगैरे पिकं बी होतात. प्यायला पाणी पण मिळत.
ते तर आहेच आता तर सध्या
ते आपलं सगळ सुविधा वगैरे हो.
आता सध्या तर अशी परिस्थिती झाली कि उन्हाळ्यात जाणवते अजून पण.
हो हो. आणि परत हिवाळ्यामध्ये तर थंडी वाजते थोडं गरमीसारखं होतं. थोडी थंडी वाजते ऊन- सावली, ऊन-सावली चालू असत हिवाळ्यात. आणि उणाला म्हणजे उन्हामधून प्रकाश पण मिळ आपल्याला
म्हटलं सध्या निसर्गाच को-कोप चालू आहे पावसा्ळ्यात. तो उन्हाळा उन्हाळ्यात पावसाळा आणि हिवाळ्यात तर थ-थंडी वाजते. थंडी वाजून झाली की पाऊस पडतो नंतर ऊन पडत त्याचं मेन कारण त्याचं तर मुख्य कारण ते हे झाड हाय की झाड तोडल्या जाती आता.
हम्म.
हो ना.
दोन व्यक्ती तोडायला तयार असतात.
नाही झाड तर लावायचंच. निसर्गाची हवा आपल्याला मिळायलाच पाहिजेल.
कस प्रत्येकाने एक उपक्रम राबवलाच पाहिजे दर बरोबर आहे घरातल्या प्रत्येक सदस्या ना कडून एक तरी झाड लावूनच घ्यायला हं. आता कसं शहरामध्ये नसती जागा पण मग गावाकडे असते लोकांना जागा. मग गावाकडे काय अशी करू शकता की अस शेतिच्या बांधाला लावू शकता झाडं वेगवेगळ्या प्रकारची ज्याने
कोणी आता कस आहे चला आपले ना नातूत खातील आं आंबे लावा सीताफळ लावा जाम लावा निंबू लावा असं काही ना काही लावतात लोक बोरो लावा त्या निमित्ताने त्यांची झाड लाव होऊन जातात ब हा अशा निमित्ताने झाड लाव होऊन जातात गोवा नारळाचं झाड आता बरचसे अस लोक लावायला लागून गेले शेतामध्ये बांधावरती
हम्म पण ज्यां जे शहरामध्ये राहत आणि ज्यांच्याकडे गावाकडे शेती वगैरे न त्यांनी पण असं कसं म्हणजे टेकड्या वगैरे असत डोंगर वगैरे आ कं जास्त करून डोंगर आपले अ लोक विकत घेऊन सपाटच करायला लागलेत पण त्याच्यावर कारवाई करून म्हजेस त्यांनी विकायला नाही पाहिजे तिथे आपल्याला असे उपक्रम करता येतील कि शाळेचे मुलं असध्या किंवा म शहरात राहणारे ज्यांच्याकडे शेती वगैरे नाही गावाकडे जागा नाही त्यांच त्यांनी ते जाऊन अ वेगवेगळ्या बिया टोचून किंवा मग रोपटे लावून झाड वाढवू शकतो असं जस की सयाजी शिंदे वगैरे जे अभिनेता आहे त्यांनी कसं केलंय तस त्यांनी तो उपक्रम राबव ला एकक कसला सुंदर उपक्रम आहे त कि ते दरवर्षी म्हणजे झााड लावतातच पावसाळा न की आपण ह तस हो ना आपणही तसच करायला हवं
हम्म आणि परत तर उन्हामुळे बी आपल्याला प्रकाश मिळतो प्रकाश नाही राहिला तर आपलं म्हणजे आपल्याला समजणारच नाही कि दिवस किंवा उगेल नाही रात्र किंवा मावळेल असं
हो ते आहे पण मग कसं निसर्गाचं संतुलन राखणं पण गरजेचं आहे आता बघा उन्हाळा आपण किती त जाणवतो आपल्याला पावसाचे दिवस आले तरी पण उन्हाळा जाणवतच पावसाचा पत्ता नाही असं झालंय
तसे चालेत ना
हम्म
ूनी आपल्याला झाड पण जस प्रकाश पडतो तस झाड पण वरती अ उम
हो त्यांना प्रकाश किरण मिळता त्याच्यामुळे मग कसं त्यांना पण अन्न बनवायला सोपं जात झाडांना का ना
आता लहान बाळ जर झालं त्याला सणतात कि सूर्याच्या किन किनाऱ्याजवळ त्याला ठेवा बोवा तायफेड झालेला असतो त्याला तर कावीड हा सॉरीड झा झलेला असला तर त्याला कवड्या उन्हात घेऊन बसा त्याच्यामुळे ते सूर्याचे किरणामुळे त्याचेवाले ते कावेळ तरी जावेल भाऊ असं
हम्म हे निसर्गाची ही देणगीचे फक्त आपण पण म्हणजे सा दिली पाहिजे, कि ती कशी आपला आपल्याला जपता येईल असं कारण की दिवसेंदिवस आता खूप बदल होत चाललेत. ओझोन वायूचा पण थर बघा किती पातळ होत चाललंय त्यामुळे आता म्हणजे आ या आधी कधी उन्हाळा एवढा जास्त जाणवत नसायचा पण जो ओजन वायूचा थर आहे ना तो पातळ होत चाललाय त्याच्यामुळे आता असे तीव्र किरण वाटतं आपल्याला सूर्याचे सकाळी आठ वाजली नाहीत इतकं गरम होत. असं वाटतं दुपारची बारा वाजली.
हो खरी गोष्ट आहे.
हम्म आणि झाडं वगैरे अस किवा त पण असतो आणि गारवा पण निर्माण ण होतो. त उष्णता मिळवायला पण मदत होते पाऊस पडायला मदत होते.
हम् कधी कधी असं वाटत की बापरे ऊन तरी पाहिजेल कधी असं वाटत की सावली तरी पाहिजेल,
असच होत गेल्या गेल्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस चाल चालू झाला तर थांबायला तयार नव्हत तेव्हा तसच वाटायचं कि कधी ऊन येईल,
हम्म झाड बी राहिली तर एकदम मस्त हवा पण येते आणि सावली पण देतो आपल्याला झाड
हो आपल्याला शुद्ध हवा मिळते. ते त्याच्याने प्रसन्न वाटत, असं कितीतरी आपले म्हणजे, शहरामध्ये जी अ हवामीेत ती काही शुद्ध नसते. त्यामुळे असं कितीतरी असं म्हणजे असं फ्रेश वाटत नाही प्रसन्न अजिबात वाटत नाही सकाळी सकाळच. जे वातावरण असत बघ तेव्हा काही गाड्या वगैरे चालत नाही. रस्ते मोकळे असतात तेव्हा कसे प्र वाटतं असं आपल्याला तसं एक एनर्जी. एक वेग.
एनर्जी हा एनर्जी सारखी.
त्यांचा वास त्यांचं ते कारबड ते त्याचं गुदमरल्यासारखं. होऊन जात.
असं काही खाली काही कोणी असं गाडीवर जात असले खाली कोणी पडलेलं अस त्याला डोक्याला मुक्का मार वगैरे लागला ना. त्याला सर को को काय डॉक्टर लोक काय सांगतात की याला. गावाकडची हवा पाहिजे मन मोकळे्याशी शुद्ध हवा. पाहिल बॉ असं गूद-गुदमरल्यासारखं.
त्याच्यामधेच ऑक्सिजन जास्त असतं त्याच्यामध्ये. ह! ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं.
तिला. आसं जेवण- करून झोपतात लोकं म्हणजे आता माणस बायका तर कामच करतात जेवण झालं का त्यांचे त्यांचे काम चालू असते रुटीन थोडीफार त्यांची माणस राहिले का जेवण झालं का ताटावरून उटले का डायरेक झोपतात आणि मोबाईल घेतात. मग ते काडलेलं. पचन होत नई मंग ते येच्यासारकं व्हाय लाग. हून जात तशी शुद त हवा कसं फिरायला जायचं सकाळी. मॉर्निंग वगेरे व्यायाम वग घरी राहिला तर मग शुद्ध हवा मधे - हम्म!
मग ते तेच तर सांगता की खाल्ल्या-खाल्ल्या झोपायचं नाइये. तुम्ही शतपावलं.
नाई ना. हम्म.
पण आजकाल कोणी करत नाइ. हो ओ.
आणि ज्याला माहिती तोच करतो म. असं!
ते तर आहेच. आजकाल कसं होतं की माहिती सर्वांना आहे पण मग प्रत्यक्षात अ अ काय म्हणता त्याला. प्रत्यक्षाते ना त्याच्या वरे ना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणी तयार नसतं बॉ असं, ती गोष्ट. ॲक्शन घ्यायला कोणी तयार न हॅलो!